झाला चहा पानी
हा
झाला का म्हटल चहा पाणी. ह
आं
मग पोऱ्याला आणून दीव का म्हटलं तुच्या घरी वागवायले
आम्हा लेख झा
तुमच्या जवळ लई गिऱ्हाईक येऊ रहिले माया ड्रेस चे ड्रेस शिवायले.
हो आता
हॅलो द्या सोडून इथच ताई इथच पाय बघत इथेच पाय हॅलो हा नाही चालत पटकन ये. अ बायता त जबरात हॅलो हा बोला ना बऊ गला हड डब्यात मग आता हिंड्याला डबरात गेला ना हॅलो काच्यार फोनला तर फोनत चालता
हा
इंगळे हा घ्या
हम फोन चालू झालं नव
ते कालच बे म्ह दादा मोठ बोला लागत म्हने
हो आता कणा लागत बन लागत
हा
आता आपण स कस बरत नाही
हा म ह्याच्यावर खलीय कालता त्यापासून आलाच नाही मग
नाही माझ का भगदशमवरा ना
हम् तरूनडला तो सल्ला करते ना सोडते.
त कर न घ का नाही बोलला बाई बोलला बाई बोलला बाई काय ओ बाई लागला का बाबुले? कटला काय पाय? नाही कटला नाही तरी. हॅलो! बोला बोला नाही बोला, बोलू नका बोल नका बाय बाय! म हा चालू आहे ना, दुसरा हॅलो! हॅलो!